ॅ हा बोला की आणि काय मग
काय नाही बघ निवांत
कृष्ण नदी हे नाही को कृष्ण म्हून त कोयना नदीतलं पाणी आकले
हो हो ते व्हिडिओ मला दाखवले सकाळी पाकच पाण आटले की ग
पूर्ण आटले आता त्याच ख आणि जरा ते खोदकाम करायला लाग तच म्हणजे खालून हे वाढवायलेत
पातळी म्हणजे जास्त पाणी येव यासाठी खरं तर पाऊस पडल्याशिवाय काय ठरवलं. आणि पाणी कुठं आले आमच्याकडे दोन तीन दिवस झाले.
होय आज पाऊस तिकडं काय?
पाऊस एक. पाच मिनिटात पडलाय ते पण अस रस्ता पण भिजला नाही.
इथो मोठा झाला तसं म्हट तरी पूर्ण भिजून आलतो बघा शाळेतन.
ब तिकडं तरी मध्ये आधी पाऊस व्हायला लागला इकड पाऊस.
होय आणि आता बघा आता थंडी वाजायला लागल्या. इथेच दाराजवळ बसले ना खालच्या इथ भांडीपासून. थंडी वाजाय लागल्या.
आता आमच्यात फॅन चाललाय गरम व्हायला.
हा गरम आमच्यात पण आत गरम होती दारा पशी बसली नाही मी.
हा, हा, हा...
साईड ला हत्ती घास ग हे.
हा शेतीच नाही हा शेती असलं म्हणजे वार थंडीतले त्रास होते की तिकडं.
लई त्रास कस झालं शेती पण हाय. त्यात आमचं घर शेवट. य आणि त्याला काय झालंय खालून पण आम्हाला नदी आहे आणि वरून पण नदी आहे आमच्या बरोबर. गावमध्ये.
हा मग लय वेळ थंडी. असणार तिकडं
भरपूर थंडी म्हणजे आमच्या गावालाच पूर्ण थंडी. थंडीचा असं उठ वाटत नाही बघा.
मग का तर थंडी झाले त्रास होते शेतात घर असलं म्हणजे
त्रास इकड इकडं थंडीच आणि यात्रेच्या वेळी बघितलं.
होय, हो तिकड पडच त्या बरोबर आहे
ल थंड अस यात्रेच्या वेळी तसल्या थंडी. तेेत जाय असं म्हणल्या नको वाटते आणि त्यातच. ती पावन तेन आलेली असतत बारा बारा एक एक वाजते भांडी घासून जेवायला.
चालायचं अस वर् आपली यात्रेचा दिवस म्हटल्यावर तस.
मग असं जे म्हणतय तेवढंच वर्षात ना दोन दिवस आपल्याला कुठे रोज जागायचंय.
आपलं तेवढं सणाचा दिवस असत.
हा आणि उन्हाळा पण इकडं ले कड पडला.
होय लले पटले हो ना त्याच्यामुळे आता पावसाला लेट. झाला का काय समजनाच मी येत होते एवढे दिवस. चांगलं आता तिसरा दिवस आहे आज पाणी कुठे आले.
आले नाही.
शेजारचा बोरचा ते खर्चाच घेतोय पलीकडे असते ते. आणि प्यायला त्या बाटल्या आणते ऐकवा च्या.
हा हा
तहान जात नाही आमची.
सवय नसल्यामुळें.
हा सवय ना त्याच्यामुळं काय करमना झालं घरात.
हम् आम्हाला हे साधं पाणी पिवटत नाही आम्हाला ते ऐकवा ची सवय आहे.
सवय सवय मुळासवयीचा प्रॉब्लेम असते पा.
होय, होय.
पाणी नसलं म्हणजे मला खुळ्या वाणी होतंय.
पाणी पाहिजे बघा आमच्यात पण एक दिवस तरी पण एक हजार लिटरचा टॅंक. काय बघा मल आमच्यात आहे ना. पलीकड सासवा आमच्यात एकच नळ होता तेव्हा माझ्या लग्नाच्या आधी यांना. पाणी फरत होतं जसं माझं लग्न झालं तसं पाणी फुरवणार कारण मला लय पाणी लागते धुना आणि भांड्याला लगी याने नवीन कनेक्शनच घेतलं मग नवीन कनेक्शन घेतला दोन हाऊद होते आणि एक हजारचा सेंटेक्स घेतला
हा हा
पाणी लय लागते वा ते माहेरात पण तस मी इथनं जाणार आहे म्हटले की त्यांनी दोन सेंटेक्स भरून घेतात पाणी पलीकडनं वहिणीच्या मोटर लावून
अ
ठमलोय होतते ते प्रमाणच नाही पहिल्यापासूनच असं आहे चार जरी भांडे असले तर मला गार्डी भरून पाणी लागते
हा म्हणजे अशी सवय असल्या पान नसलं की खुळ्यावा न होते
ते
सुधरत नाही आणि कुठली गोष्ट केली की मणाली येत नाही असं तसंच वाटते ना नकोच वाटते काम आवडत नाही झाल्यासारख
हम्म आता एवढी थंडी असते आ घरी म्हणतात पाणी जरा गरम करून म्हणजे हिटरच आहे ना पाणी गरम करून भांडी घ अस थंड तरी पण नाही मी गार पाणी न वा असते थंडीत बघा भांडी घास वाटत नाही म्हलाही थंडी बाहेर जाऊवटत नाही
मग पाण
य हा स्टर घालतोय हात व करायचं आणि घासायचं बराबर ते ठेव पण वाटत नाही नाही सकाळपर्यंत
होय
आणि बेसिनमध्येध्ये त्या बेसिन हाय खरं ते सवय नाही आपल्याला तस बेसिनमध्ये धुवायचे
र मग गस्त भरते ना त्याला बाहेर जाऊन मांडे घालून बसून द इड इकडे घेऊन पा
तवतेन घसायला येते आणि तिथ भांडी ठेवायची कुठं
ते धोन तिथं कट्ट्यावरच मारायला लागते नंतर
ह मांडत नाही मी हा त्यावर मांडायला लागते. ळ्यात कस कस पण भांडी ठेवता येते ना
हो, आणि पूर्ण जवणच घरात नय,
हा आणि भांडी आता शेवटचं भांड घास अस म्ह ते पूर्ण पाणी नितळलेलं असते तिच
हा, त्याच्यामु मला पण बाहेरचीच सवयाची
धुन भांडली तेवढं बाहेर बघा मला धुनं धुतल्याशिवाय सकाळी माझं धुनं होते बघा सात आटला धुनं झालेला असते. कधी तरच वेळ होते तरी पण शनिवार रविवार सुट्टी असते होय लवकर
मला आधी आधीच सावरायचं म्हणजे नवीन नवीन झालं तर कोर नव्हत त्या वेळे आठच्याीस जोन सगळी काम आवरणार डबलच असायचं ना त्यामुळेड, एकदा झाला कि मग पटपट दोन भांडे आवरडते संघ संघ. पोरं झाली तर बस तचे नऊ वाजयला लागलं धोनलाच ते आ माझला पोर शाला घाून, मग अकरा वाजत झाणं साडे दहा वाजताात झाण धुवायचं,
हम ह मुलांच्या आणि एकटा असल्यामुं आमच्यात कसं. त्याची आंघोळ खाणे एकदा झालं ना मग बाकी कोण पण त्याला लक्ष ठेवते
हा,
सुभय आहे धीर आहे हेिनी मामा कोणणा कोणत असत त्यासोबत त्यामुळे काही टेन्शन आहे.
अजून लहान आहे ग अजून शाळेची तयारी पण कुठ त्याची तशी, जात्यास ना,
हा तरी पण आशा आत्तीला म्हटलं मम्मी माझी बॅग कुठे आहे. नेत नव्हते नाय बॅग आणि मगाशानी मार खाल्लाय
का ग,
आवो, आत्ती दूध भात घेऊन बसल्या चारायला किती उशीर एक पाच दहा मिनिटं घेऊन बसल्या बाहेर फि फिरून आला चार पाच वेळा हाक मारली नं तर एकच घास खाल्लाय आणि जाऊन खाॅटवर झोपलाय. दोन तीन वेळा म्हटल आदू येऊन खा येऊन ऐकला नाही उठलो खाल्ल म मरा खाल्ल गपागप मग खाल्ल मग ऐकत नाही आपलं आज लय मारलोय मी त्याला आता उद्या नेत नाही त्याला शाळेत उगं दमवतोय दुसऱ्यांच्या पोरांना मारतोय ऐकत नाही. आत्तीला मघाशीच म्हणले तर खालच्या शाळेत बसवायच नाही तर न्हेत नाही म्हणलं मी त्याला त्याने पण म्हणलं खालच्या शाळेत बसव आपलं मन पण ऐकत नाही ना आल्यालाच सांगितलं मारलंय खाल्लाय तेनं म्हणूनं आज.
ह बाहेर लई असतोय त्यो
हं त्याला नाही तर पाठवायचे त्याची आत्ती सांगत्या समजावून.
हा,
आत्तीला घालवायचं,
तरी बरं राहिला तर बरं नाही तर मग आणि तुझ्याकडं आणून सोडायचं
ह नाही आत्त्या जाईदे की साडेनऊ वाजेपर्यंत आमचं घरातलं सगळं आवरलेलं असतय. धुन भांडी सगळंच सगळं आवरण जाते आत्ती चपाती भाकरी केलीत ना मग काय नाही.
हा हा,
जेवण पण सकाळ सकाळी जेवतात ना नाश्ता तेन काय नसतय आमच्यात आठ वाजता जेवतात सगळे
आणि त्याच्यानंतर
दादा नंतर दुपारी
मग लागलीच जास्तीच जेवण करावं लागत असेल व
होय जास्त असतय म शनिवार रविवार आला की मग काहीतरी नाश्त्याला बनवतोय
हा रोज नाश्त्याची सवय चांगली नाही सोट ते पोहे ते उपीट ते पण चांगलं नाही सोड
पोहे जरा जास्त खावा की पित्त होतय पोह्यान हम कधी तर करतोय मी रविवार तेन असला ना मग स्वयंपाक पण कमी करायचे हे ना मग कसं करतोय सकाळचं उपीठ शेवळ्याचं उपीठ असं काहीतरी करतोय पोहे म्ह ते मुलग्याला पण काहीतरी बदल होतोय आणि सगळीच खात्यात मग दुपारी जेवत्यात
हम्म तेच की
सकाळच्या अजून पाच सहा चपात्या पडल्यात आता काय करायचं चपात्यांचं
अ तुमची जनावर आहेत नवं
जनावर आहेत की नाहीत मात्र करत तुकडं करायचं सकाळीच जरा
हा मी पण तसेच करतोय आता मला काय माहित तुमच्या हस शिळ खात्यात खरं पण मी पण तुकड करतो भाकरीच पण करतो चपातीच पण करतो
हा भाकरीच मगाशीच केलतो पाच सहा चपात्या हुत्या पास असच भाकरी केल्या
चपातीच पण छान होतय मऊ होतय
हा आणि दीड भाकरी होती कालची त्याच तुकडं केलत आता चपात्याने हाय असं राहिलं. म्हणजे तुकडं करायला पाहिजे सकाळी.
कसं करतीच तू कांदा टोमॅटो घालू -
हा टोमॅटो केव्हातर घालते आंबट लागते ना तर टोमॅटो -
तुमच्या घरात टोमॅटो खातच नाहीत का?
लय आंबट आवडत नाही. टोमॅटोची आमटी टोमॅटोची भाजी आवडत. नाही त्यांना
असं आमच्या घरात टोमॅटेची भाजी लय आवडून खातात लसणाची फोडणी देऊन केलेली
ते कांदा सवयीवर असते कांदा घालून पण छान होते टोमॅटोच मग कधी तर असं करतोय दिवसभर खाऊ वाटत नाही. मग संध्याकाळच एका टाईमला टोमॅटो जास्त असले ना मग कांदा आणि टोमॅटो घालून सुक्क करते कुटतेल घालून बकंळ तेलात भाजून
कच्चा टोमॅटोच का पिकलेला?
पिकलेल्या कच्चा टोमॅटो नाही आणत त्याची चटणी चांगली होती कच्च्या टोमॅटोची
हा. मी पण पिकलेला टोमॅटो करतोय. कच्चा टोमॅटच उसळ कोण खात नाहीत म्हणजे सुकी भाजी कोण खात नाही तु डाळ घालून टोमॅटो भाजून करतेय बघ तशी भाजी कोन खात नाही. मग पिकलेल्या टोमॅटोची कस लसणाची बारीक बारीक चिरायचा आणि लसणाची फोडणी जीरे मोहरी वगैरे घालायच.